हॅलो, हा काय चाललंय?
काय नाही बघ जरा, ते हे जी रव्याची आंबोळी कराय लागलोय.
ह हा हा कसे करतायत हे.
अ ते काय नाही सकाळी रवा भिजवला होता. जरा ताकात. मग अह ते जरा मिक्सरला लावून घेतला, ते मोठ्या मोठ्या रव्याचे नाही करत मिक्सरला जरा लावून घेतय. मजे बारीक होते बारीक झाल्या एक-दोन तासानं करायच. हाय अस. हे घालून. आपलं काय घाल ते-हे हम् काय-काय लावतय मीठ आणि फक्त सोडा घालायच चला, मजे मुलगा साठी केलो.
होय प्रोटीन द्या म्हटल कर खात्यात पण जरा तोंडाला चव लावली कि
हा
हा हा हाच
काय नाय बा तुमचं काय चालय.
आमच स्वयपाक थोडा मी केला, थोडा बहिणीने केला आ चालंय बघा ते,
पाऊस तेम खाय.
पाऊस नाही इकडं, तिकड.
तिकड-लय मोठ. पडला पाऊस, पाऊस नाही पाऊस नाही म्हणत होता, हम लय मोठा पडला काल पडला आज. पडला
हा-हा इकडं नाही आमच्याकड पाऊसच नाही.
ह-ह
ह किचि घरातले,
घरातले आहेत की इचलेत. त्यांची त्यांची कामं.
हा हा.
काम झाल्या तशी टी व्च बघायला लागलेत.
हा हा. आणि काय मग आता स्वयंपाक आता करायच.
स्वय स्वयंपाक आता करायचं बघा चार आंबोळ्या सोडून द्यायच्या त्यांना मग एक वाट घातले त्या एक च पसतरी होत्या ना हम.
हा हा म नंतर स्वयपाक.
स्वयपाक करायचा थोडा भात घालायचा.
आम्ही पण भात केला, जरा मोडाची आमटी केली, आणि भाकरी बहीण मोड घरीच करतोय होय. ते सारखमायची आम खात नाहीत नाही त्याच्यामुळे के एक किलो आणतोय थोडं थडं भिजत घालून नाही, त्याचं मटकीचं मोडच घरातच करतोय मग आम्ही काय करतोय वटाणे आणि ते आखा मसुरा आणि मटकी हे तीन. फिक्स करते
हा हा, चव त्या हा हा हा म्हणजे आ कच्च शिजवण्यापेक्षा ते छान होत अस
हा हा हा आणि आपल्या आका मसुराला सुद्धा गणेित जास्त भाजी आपण शिजवून करतोय की नाही
ह.
आणि भिजवून त्याला दोन दोन केलं तरी चचावी लागतकामसूर सुद्धा.
होय काय
हो हो तस केली लाव
हम् करून बघाय पाहिजे मग आता हो हा मग आता भी जून उद्या असं काही होणार नाही
नाही नाही होय हा उद्या पाणी काढून उद्या बांधायच उद्या संध्याकाळी त्याला मोडेत तेवढं चांगलं लागत होत्या
हा हा
ह् आणि कं मोडाच पदार्थ मध्ये कॅल्शियम पण असत असं प्रेग्नें महिलांना सोडा म्हणा मोड आलेले पदार्थ तर चांगलं शरीरासाठी
ते म्हणा किंवा आपलं मग
होय होय तुम्ही कशा असं मोड आणताय आमटीला काय विकत घेतय मोडं हा हां
मटकीच फक्त आणतोय आणि हम्म बाकीच कशाच नाही मग बाकीच हे भर जरा माळवा असते ना
हा हा
शेती असल्यामुळं जास्त घडूने
हा हा होय खरच केलायला चांगलं बाहेर कसं औषधा ट काय नसते हो
रासायनिक ना बाहेर
होय होय होय आणि आम्ही पण बाहेरलं भाजीपाला जरी माव जर घेतलं तरी एक ते दोन वेळा तुचल्या शेट कोणती गोष्ट करत नाही लहान मुलं आहेत घरात वयस्कर माणसं तेही होते हो हम्म तर म्ी काय करणार आता जेवण
जेव म्हण आता बघायचं बघा काय हय माळव तर काय नाही डाळीचही तर करायच
हा हा माळ पण भरपूर महागलं याह आम्ही तरी काल दीड रुपये माळव घेतलेलं आज दिसन नसते बुट्टेस
हा तसच होतंय हम्
काय आणि काय मग हा हा
अ ते झुणक्याच्या वड्या कसा करतायचा
झुणक्याची वडीया ते कने या अ कांदा नाही आलं कांदा घालणारी पण घालते आत पण आम्ही आलं लसून मिर जी असं चेस्ून काणे जिराम हो र कोथिंबीर रा आणि कीपत्ता घाून फोडणी देतोय थोडं पाणी खा नंतर मग त्या वण पठ लून हलवायचं आणि असं घट्ट करतोय नंतर एका प्लेटला असं तेल लावून पणे त्याच्यावर असं म्हणजे प्लेन अस तर ते थापटून हे करते आणि नंतर एक थोड्या व्यायामध्ये जे अस चौकून वड्या करते
हा हा. ते नाही हो कधी केले नाही. तेच आता उद्या करणार आहे.
हा हा तुम्ही त्या आ पानाचे कस करताय वडील.
अ तेवय पान एका साइड कशी घ्यायची. आणि त्या हिच्यामध्ये. हम्म काय म्हणतात, त्याला बेसन पीठ. अ आमच्या माहेरात. ते हिरवी चटणी घालत नाही, आम्ही ते हिरवी चटणी घालून करते, माहेरच्यात आपली साधी. चटणी असते ना.
हा.
ती घालून करतात.
हिरवी चटणी कसली हो.
आपलं खरडावो. खरडा आम्ही खरडा घालून करते.
हा हा. ते पण छान लागते, आमच्या आजीने माझ्या भावाला असं शिजवलेला आव त्याच्यामध्ये ते शिजवून घेऊन पुन्हा. तळत्यात. कुरकुरत फस कुशी एवढं भारी लाग लागतय ते. हो आम्ही तळत नाही, आम्ही फोडणी टाको लसूण घालून पुन्हा.
तिळ पण घालायचं, फोडणे टातोय ना.
हा तेल पण घालतोय वय.
हा तीळ पण घालायचं.
होय होय. आम्ही पण आता बऱ्याच दिवस झाल, केलेलं नाही. करतोय नाही तर सारखं, भाजीलं एखादवेळेस काय नसले की ते करतोय आम्ही
होय होय चालते की, ल पोरांच्या हा पोरांच्या डब्याला म्हणा
होय होय लागतय होय. माझ्या मुलाला पण आता मगाशी फोन केलेला ये म्हणून आता महिना सवा महिना झाला गेलाय तो का येई ना अजूनी बी नाहीच म्हणतोय आता बारा तारख ला येणार म्हतोय
हा
त्याला एक प्राव्हेट शाळा बघितलेली खरं नाही तो काय म्हणजे अजून हे सगळे एकदम साधा आहे ओ म एकानेक चौथीपर्यंत इथे ठेवायचा पाचवीला जरा जाणत्या पणी म्हणजे कलतंय पण ओ तवाच बाहेर घालायचं शाळेला
होय होय चालतय की,
होय काय पण ला ते नाही जरा होय.
पोर शांत नाय ओ आता जास्त चालाख चॅप्टर लागतात.
होय होय आणि आता शिक्षणाशिवाय काय नाय बघा आ मेन पाया आहे होय होय. आता कुठला न विचार करता मुलांच्या शिक्षणावर ला भर घातली तर ते पुुढे उपयोग नाही तर काही सुद्धा उपयोग नाय मग होय. आणि काय म
काय नाही बघा मुलग्याच एकदा त्याच्या बाबास च एकदा
हा सारखं चालूच ह ह ह आणि काय म हा हा आता जेवण तेन, सकाळी काय पाणी येऊन गेलेय. त्याच्यामुळ आता संध्याकाळी शिस्तीत केलं तर चालतंय. बहीण पण जाय ते दवाखान्याला. मग थोडं जेऊन झालंय. थोडं करायचंय.
हा.
ते आणि कशाला?
देजा बाबाला चमचा देजा ह्यो. देऊन येजा तुला देतो जा. हा बोला की.
हे चालुय ते दुसरां एक राहिलाता त्याने तो डिस्कनेक्ट झालेला. ते झालं सबमिट पाच. जव पाच कर ह. हॅलो
हा बोला की.
हा हे पाच हो करतो म्हणजे म्हणे पंधरा हे होत्या पंधरा होत्या म आणि पंधरा करायला येते.
चालत
हा.
आणि ते ह काय म्हणायचं काय विचारणार होत बघा मी आता. काय विचारणार? अ ते हे हो. काय बर राह दे मला चिकनची रेसिपी सांगा की.
बरबर त्या फोनवर सांगतो की. हा कॉल सपत आल्यात्. हा हा
जा.
आणि काय म?
काय नाही ब ते समोस आणल्यावर सॉसच्यां पुड्या आणलेल्या असतात. नई. ते त्याचा बाबा सॉस लावून खायाल्यात. मग त्यो गब बसतोय व्हय.
ते एक समोस्या संग एक सॉसची पुडी देत्यात हीकडं.
हा हा. तुमच्या गावामध्ये असतील ना सगळ असं वडे वगैरे विकत काय नाही
नाही नाही तेच उठे मग काळा
आ मला उड हरनस गावात काय नाही ते असं कधीतरी भेळते करते नाही आम्ही घेत चांगलं नसतेवढं त्याच्यामुळेळ काय नाही होय करायचं होय आमच्याप खहीत नाही त्याच्यामुळे मी पण आतापर्यंत कधी केलेल नाइ आओ.
हा.
थांबा करतो.
हा.